हा मी कोबी मंचुरी ची रेसिपी सांगते. तुम्ही कसे करता कोबी मंचुरी
आम्ही काय फ्लावर फ्लावर आणतोय आम्ही फ्लावर करतो ते
आम्ही पण फ्लावरचीच करतोयस‌ अस
हा
फ्लावर ते निवडून घेऊन गरम पाण्यातून काढतो फ्लावर छोटे तुकडे करून आणि आलं लसूण मिरची हिरवी मिरची घालतो कोथिंबीर कढीपत्ता त्याची पेस्ट करून त्याच्यात दहा मिन भिजवून नंतर कॉर्नोफ्लावरच पीठ आणि सोया सॉस एक चमचा घालतो कारण त्या मीठ असतय ना त्यामुळे सोयासॉस कमी घालतो आणि मैदा थोड घालतो तर पिठते पण थोडस अर्धा किंवा एक चमचा छोटा आपला पोहे खातो तो
हा
आता कसं बाजारात छोटेच गड्डे त्यामुळे एकदम छोटच घालायला लागतंय ना त्याला मग ते परत आणि भिजत घालून म्हणजे पीठ वगैरे घातल्यानंतर दहा मिनिटं झाल्यावर परत तळून घेताव आणि परत नंतर त्यांच्यात सगळं तळून झालं की ते बॉल अर्धा चमचा अर्ध पोळी तेल घालतो नंतर टोमॅटो टो सॉस सोया सॉस सोया सॉस मध्ये जरा पाणी घालतो पण नाही तर सोया साॅस जि त पडल तिथंच फक्त चॉकलेट तो ब्राउन कलर येऊन राहतोय ना एकाच हेला
हा
आणि त्याच म्हणजे तळून घेतल्यानंतरच ते हलवून घेतो मंदआचेवर खायला घेतो सगळ्यांना त्याच्यावरून कोबी घालून
हां हां.
कोबीच पण करत्यात पण कोबीचं कसं असं येत नाही एवढं मला माझी भावजय हे करते कोबीच
नाही होय मला पण नाही जमत ते कोबीच
ते कोबीजचा आता मी पण ट्राय करणार आहे तरी पण तो तीस रुपया लाच झालाय कोबीज पण असं कोबीज मध्ये हेच सगळ मटेरियल इथे कोबीज मध्ये एकदम कोबीज बारीक करून घ्यायच आणि त्याच्यात आपण एकदम मऊ पीठ मळायचं ते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. आणि ते तेलात सोडून बघायचे. आता काय छोटासा एकदम थोडा कोबी असला तरी आता चालतोय ट्राय करायसाठी आपल्याला. कारण बाजारात कसं, आता द ह्याच्यानी गाड्याहून आता तेच मिळतय ना, यात्रेतनी वगैरे तेच अस ते ज्यादा करून, फ्लावरची अश ची म्हणजे हा फ्लाॉवरची अशी ठराविक ठिकाणीच मिळती.
आणि शक्यतो करून बाहेर फ्लावरचे फ्लावरचे शक्यतो करून बाहेर नसतेच सोडा.
नाही आम्ही एका ठिकाणी खायचो की नाही त्यानं कधीच कोबीची केली नाही. कायम त्याची फ्लाॉवरचीच असायची आणि ओळखीतला होता नॉनव्हेज खायचं बंद केलेलं आणायचो का नाही त्याच्याकडून, तेव्हा फ्लावर असं खायला दिल्यावर एवढं भारी वाटायचं खूप समाधान व्हायचं असं. मग त्यामुळे ती फ्लाॉवरचीच सवय लागली आम्हाला करायची, मग ते ही त गेल्यानंतर यात्रेत वगैरे त्यांनी मुलं मागतात त्यांना तसलं आवडतंय म्हणून. पण ते असं चावायला ज्यादा लागतंय मग ते खायला मागत नाहीत अशे.
हा, पण ते सुखं पण तसंच खायला पण ते छान वाटतंय.
फ्लाव तर ते अ कोरडं खायला पण छान लागतंय. मग आम्ही बरेचदा कसं करतो फ्लावर तळुन झालं, की तो पर्यंत टोमॅटो सॉस बरोबर पोरं खायला घेत्यात, आता खूप दिवस केली नाही म्हण कि मग कसं पहिलं तेच खाऊन जातंय ना सगळं.
आमच्यात तर कसंय? आम्ही ते सोया सॉस वग रे घालून क नाई जास्त करतच नाही, कोरडच तसंच माझ्या मिस्टरांना वैगरे तसंच जा स्त आवडतंय म्हणून तसंच सारखं करत असतोय.
हे करत बसायचं नाही परत, ते पण चांगलं लागतंय सोडा पण ते जर असं वेगळं होतंय, म्हणून ते वेगळं करायचं जरासं.
होय.
की काय खाल्लं जातंयच की सॉस बरोबर.
होय होय.
आवाज अडकतोय.
म्हटलं आभाळ याय लागलं आणि पाऊस येतोय का काय काय माहित? काल पडलेला भरपूर, रात्री पण चालू होता. ह ती
ते कसाही आहे.
म रिमझिम यायला पाहिजे, यायला.
उन्हाळ्याचा पावसाळा झालाय पावसाळ्याचा उन्हाळा
पावसाळ्याचा उन्हाळा, लोकांसारखंच झालंय सगळं आजच बहुतेक बेंद्रा दिवशीच त्यानं सगळं ब अ बैलाला पूर्ण तयारी केलेली होती. आणि बैलच त्याचा कशानं तर मेला. काय बघून एवढं बेकार वाटतंय म्हणलं आणि सकाळी सक काळचं ते तसला व्हिडिओ, तसले व्हिडिओच बघाय नको वाटतेत मग.
होय.
आमच्या शेजारी मुलं होती, आई अशी म्हणजे जरा अस त डोक्यावर परिणाम झाल्यागत होती, बाबा वारलेला, आम्ही आठवी नववीतच असू आणि त्यांनी शेत पेराय आली भाऊ भाऊ आणि ज्याच्या बर बरोबर म्हणजे आमचा आपला एक बैल आणि दुसऱ्याच एक बैल असं दोघांची बैला असते ती
हा
त्यानं त्याच्या ह्यांच्याकड पैसे होते म्हणून बैलेच काढून नेला त्या एवढी मुलं ती लहान होती मीच आठवीत होते म्हणजे त्यांनी पाचवी सहावी ला असत माझ्यापेक्षा लहान आहेत
हा हा
बारक्या भावाने एका साइडला बैल स्वतःचा आणि एका साईडला स्वतः ता खांदा दिला त्यान पेरायसाठी
ह
हो खूप म्हणजे ते पोरं कष्ट करायचे आता मग भरपूर भरपूर श्रीमंत झाल्यात पण काय फायदा तो काळ एक
हो
हो काय तर त्यांना बोलू शकत नाही आपण काय
होय
मुंबईला आणली तुम्ही
मी इथं पूजत नाही सासूच्या घरीच इथं नाही नाही मी आणतच नाही मी म्हणजे कसं आहे माहित हाय काय एका घरात तिथं करतात सासूच्या तिथं म्हणजे सगळं साथी आसरा वगैरे आहे आमच्या घरात देवाचा म ते अं तिथं पण करायचं इथं पण करायचं दोन दोन रित्या पाडयचं असं होतंय नाही मग नंतर पुढं आपली मुलं केली तर बर अस होतय न
हो आम्ही कसं आमचं गावाकड बैल असायची त्यामुळं आम्ही तिघं जण ये पण आपापली बैल प्रत्येक जण घेत अ प्रत्येक जण तिघांची तीन ठिकाण झाल्यात म्हटल्यावर बैला घ्यायलाच पाहिजे ती म्हणायचं
हा
बैल घेऊन आता पुढचा सण म्हटल्यानंतर पुढच्या सणाला बैल घेऊन ठेवाय पाहिजेत कालच मुलगी म्हटलेली बैल ते आता नंतर जाणारी म्हंटली असली तर घेऊन येतो अनबाई म्हटलं
हा म
आणि काही चाललंय
काय नाही बघ आता आणि थोड्या वेळानं जेवणाला घालायचं
ते तर काय रुटीन काही चुकतच नाहीे जेवणाचं सकाळी उठलं की नाश्ता जेवण जनवंडी झाली की परत चहा झाला की परत संध्याकाळची तयारी
ते दिवस सगळळा ते आतच जातोय
झालं येते जेवणाच
होय
पाऊस पडायला लागला की मग कसं आणि सगळ्यांच वेगळं मुलं वगैरे आता शाळेत जायला लागली कि मग आणि रोटी बदलतय आमच सगळं
हा
काम इकडं तिकडं
इकडे एक बांधकाम चालू येतं झालाहीच आवाज येतोय असा
होय
हम्म फर्शा घालायचं चाललंयत त्यामुळं कटिंग करायला लागली कसा आवाज येतो
मुलगी कुठं गेली
आहे तिथं चाललंय कॉलेजला जाणार आहे ती काही ते फॉर्म कसले आणायचे शिवाजी युनिवर्सिटी तथून आणायच्यात म्हटली मग तिथं गेलं की एवढे पैसे हिथून एवढं म्हणून काय काय चाललंय सगळे जण ग होऊन जाणार आहे ती
हा हा
ते कॉलेज वर सगळं घिऊन जात या आ जायचं म्हणजे म्हटलं ते बैल बार निघणार आणि तुम्ही जाणार अस होणार या
होय
ह सर सगळे संध्याकाळच्या टायमिंगला असतात त्यांचे
हा हा
नाईट कॉलेज ला असल्यामुळे तसं संध्याकाळचच असते ना शिक्षक पाच नंतर सगळी भेटताय ती आणि आज शाळा पण चालूय सगळ्यांच्या
होय म्हणजे असं थोड्यांना सुट्टे थोड्यांना म्हणजे शाळा आहे असं झाले
सरकारी शाळेंना सुट्टी आहेत बहुतेक प्रायव्हेट शाळा चालू आहेत
हां
आमच्या हथली सगळी गेली शाळेला तेच म्हणजेना सुट्टी कशी नाहीये पट पौर्णिमेचे नाही देत पण बेंद्राची सुट्टी देते ती बेंद्राची सुट्टी कारण कं बैलं वगैरे असतात पणता कसं बै वेळाने निघत आमच्या इथं पण चालेली मग ढोल वाजत होते का वट पौर्णिमेचे तिथे वाजत होते काय मेदवाड्याला पुसताना बायका तेच म्हटलं एवढ्या लवकर बैल कशी काय बाहेर काढली खूप लवकर झालं साडेबारालाच वाजवाय लागलेली
हा
रयल्याची तयारी तर वयला पाहिजे क त्याला सजवायला पाहिजे चांगला पहिले ते भेंड चे शिक्े उठवायचे
होय
हम्म बैलांना उठवतात कि ते आमच्या मामाचे असतात
हा हा
त्यांनी ते गाय काय करत ती शिंगात पण काय घालतेय ती रिबणी फुगे खूप असतय त्याचा
हा
ते झूल पण असती त्यांची ती झूल टाकायची
हा
पोरं असतात काही बैलांच्या पायातच फटाकडे वाजवतात बैलं बुजतात त्यामुळे सगळं अवघड
होय होय
तर पण गावात शर्यत होती की काहीतरी कुठल्या बैलाचा नंबर आला काहीतरी
ते लाकूड खेच होतं काय तर
अ अगोदरच असतंय इथं
चारशे चारशे किलोच असं काहीत होतं वाढतो बहुतेक
हम्म
ह
एवढं लाकूड खेचायचं पण ते बैलाच हेच कि जीवाला.
होय काय चेष्टाय काय एवढं. मग काय तर
अ बैलाच्या शर्यतीतनी पण खूप त्यांना ही करत्याती. पैसे लोकांना दिसत्याती त्यांना कमवले पन्नास स लाख गेले साठ लाख कमवले गाडी मिळाली पण त्याला केवढा त्रास असतोय तो.
होय कमवणार हे कमवून जातात खरं बैलाला, किती त्रास होतोय ते कुठं माहितेय.
नाही अशी जपत्यात त्याला भरपूर पण शर्यत दिवशी की नाही मग त्या दिवशी मारत्यात. ती पळना म्हटल कि पळत्यात सोडा ती प्रॅक्टिस असतंय.
ह
त्यांचं भरपूर झालेलंच असतं अगोदर ना प्रॅक्टिस सगळं.
होय होय.
पण हायच की मारलं म्हटलं की अवघड होऊन जातय.
होय